हॅलो हा काय चाललं तुमचं?
काय नाही बघा पाऊस चालू आहे, कपडे सुकत टाकले ते. घरात घ्यायचे बाहेर टाकायचे, घरात घ्यायचे बाहेर टाकायचे,
हो हो हो हो सगळीकडे रोज पाऊसच चालूये.
पाऊस पाऊसानी द लई वेड्यात काढलो ओ काय म्हणजे येऊन आणि असा भरभर जात नाहीये, आला का थोड्या वेळ थांबत येतो परत थोडे दहा पंधरा मिनिट गेल्या का परत येऊ राहियला तर कपडे सुका ना आन, ना आस झालंय.
हा हा म्हटलं अ मी एक सांगते तुमला हा. म्हटलं उद्याच काय प्लॅनिंग आहे तुमच एकादशीच? कसं करणार काय करणार तर मी तुम्हाला सांगते मी काय करणार आहे तुम्हाला- सांगते उद्या- काय उद्या एकादशी हाय ना तर कसं- अ विठ्ठलाचं नामस्मरण वगैरे राहतच आपलं- आता पालखी वगैरे राहते प्रत्येक गावी, त्या पालखीमध्ये अ कसं- नऊवारी साडी नेसायची परत आंबाडा घालायचा. छान छान आवरून जायचं टाळ घ्यायचे भजन परत- फुगड्या वगैरे खेळायचा असं माझा प्लॅन ये. आणि परत हा फराळ च पण वेगवेगळं करत असते मी- आणि मुलाला पण विठ्ठलाच ही बनवते. विठ्ठल बनवते त्याला.
स्कूल ला त्याला करून पाठवत.
होहो वेशभूषा क करते विठ्ठल बनवते. तो पण टाळ घेऊन नाही का मस्त असं हे- करतो भजन करतो विठ्ठलाच ना गाणं म्हणतो.
अरे वा मस्त आहे चला काय होतं एकदा पोरांना सवय हम् तुला एकदा मुलांना सवय लागली का, बरोबर सगळ्या गोष्टी होतात आहो, आत्तापासूनच मुलांना ते शिकवत राहिलं का आपण- बरोबर त्यांना माहिती होऊन जातं, छोट्यापणीच एकदा अट्रॅक्ट- झाल का म नंतर सांगायची गरज नाही पडत, की बाबा एकादशी- काय तसं आपल्या पोरांने एखादशी मना शिवजयंती ह्या गोष्टी सांगाव्या लागत-
हो बरोबर आहे, आणि पारंपारिक सण खूप छान आहे ना आपले.
हो त्याच्यामुळे मग त मुलांना,
तसं एन्जॉय पण करतो आता उद्या जरी- विठ्ठलाच म्हणजे हे मोठी एकादशी तर आपल्याला सर्वात आनंद होत- तो की किती मोठा उपवासच असतो, कार्यक्रम असतात वेगवेगळ्या- ठिकाणी बायकांचे पण छान छान कार्यक्रम असत. भजन असतात कोणी फुगड्या खेळतो.
हो खूप छान फक्- का आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे त्याचा अ कसं, काय ते असं, नाही त आपण ती घरी स्वयंपाकातच एवढं मबिझी होऊन जातो ना? तती जमतच नाही मग बाहेर पडायला असं. हूं मस्त आज तर बघा ब बऱ्याच शाळेनमधी विठ्ठल रुक्मिणी असं बनून गेले.
हो, हो, हो आज बनवलं ना आज माझ्या मुलाला पन बनवलं होत आणि मस्त तुळशीची माळ वगैरे पण घालत असतील.
अच्छा, म्हणजे आहे का गळ्यात तुमच्या?
आ!
गळ्यात तुळशीची माळ हे तुमच्या?
नाही नाही विठ्ठला नाही का मस्त तू हा तुळशीचे याचे मस्त माळ बनवते मी. मंजुळांची तुळशीची दोघे एकत्र असं.
म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने करतात.
हो आणि आरती वगैरे सगळं व्यवस्थित करते.
अरे वा मस्त हे चला कुठ तरी आपलं आपल्याला आप ली संस्कृती आपण टिकवली ना ताई
हो!
तर होती ना सन वगैरे असण. इतके परफेक्ट करत ना आणि आपले लोक हात. चाललंय, चाललंय जेवढं होतंय तेवढं पण का बऱ्याच समाजाचे लोक ना आता जीत बोला ना बोला.
आता बघा आपण जर आपण जर घरामध्ये आपण स्वता केलं तर आपल्या मुलांना पुढे अ समजतं की कसं क करायचं काय करायचं, जर आपल्याच घरात जर आपण तस नाही केलं. त मुलं पण ते बघु नच करतात की माझी मम्मी काही करू श करत नाही उलट माझ्या मम्मीने मला विठ्ठल बनवलं, हे केलं नही मम्मी मला वि ठ्ठल म्हनायचं असं मुलं सांगत असतात की
हो त्यांना पण अट्रॅक्शन होतं ना त्याचं.
पारंपारिक सण पण नाही का, अ आवडायला लागतात त्या निमत्तानी. कसं की मम्मी आज एकादशी आली मला विठ्ठल बनवणार का अशी मुलन मुलांना पण उत्सुक ता असते.
हो बरोबर हे विचारतात मुलं समोरून की द तू करणार हे का किंवा मम्मी
केव्हा येईल मला विठ्ठल केव्हा बनवशील असं मुलं नाही का बोलत असता.
आणि ते त्यांना कसं ते शाळेत मित्र कंपनी सगळी ते कोण मुली असल्या तर ते नऊवारी साडी घालून येतात. मुलांच ते पांडुरंगाची वेशभूषा.
आणि मुलींचे पण मस्त असे ड्रेस असतात. परकर पो हं ब्लाऊज वगैरे. खणांचे असे छान, छान ड्रेस अणि बायांचे पण असे ज्या फुगडी खेळतोत ना आम्ही, त्यांची पण असे नाही का. काष्टी पातळ वगैरे असं मस्त छान -छान वेशभूषा करून येतात. जे पालखीला असं निघतय ना. त्याच्यामध्ये, हम्म. आणि मस्त मग सगळ्या बाया अशे देवाच्या गाण्यांनवर असं. नाच करतात, परत नाचतात हं, फुगडा खेळतात.
किती मस्त, कु एखादा दिवस असं वेगळा झाला ना फ्रेश पण होतो माणूस, आणि काहीतरी आपला आध्यात्मिक पण होऊन जातं. असं, दोन्ही गोष्टी होतात, आपलं काम तर हो चालू असत.
हो.
हो कामकाम रोज. करा काम तेच, बाकी हम्म. बाकी. मग काय उद्याच रेसिपी काय?
हां.
काही स्पेशल असं काय बनवणार आहे.
हा उद्या ब हा उद्या फराळाचं बनवणार आहे, आता बघू काय हो बनवलं जातं, तर पण मग छान -छान असं बनव ते इंस्टंन म्हणजे उपावासाचे आप्पे वगैरे परत ब फराळी बटाट्याची चिवडा वगैरे
अच्छा, ते सगळं बनवतात.
साबुदाणा वडा, बटाट्याची कचोरी असं वेगवेगळे करत असते मी. सकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं असं हां. हो, आणि हो आणि राजगिऱ्याचं, राजगिऱ्याचं पण चिक्की वगैरे लाडू बनवते. तर श्रीकाराची मुलांना आवडतं ना? राजगिराच फराळासाठी पण होत, आणि मुलांच पण काम होतं. हां असं. तुमचं, तुम्ही कसं करता?
माझं काही नाही आमच्या घरात जास्त उपवास कुणी करत नाही, म्हणजे अ दिवसभर काही, फळं वगैरे तेच खातात. खिचडी वगैरे कुणी खात नाहीत, साबुदाना वगैरे नाही वापरत जास्त. दिवसभर सकाळी आता, एकतर ऑफिसला जातात सगळे त्याच्यामुळे मग ते अ, खिचडी करून द्या, ती थंड होऊन जाते सगळी. उपयोग होत नाही तीचा मग, त्याच्यामुळं मग मी काय करते. श्रीखंड हाय ना दही देऊन टाकते, काहीतरी फ्रूटस वगैरेना कट करून, मी घेऊन जात तुम्ही, म्हणजे तुमचंही टेन्शन जाईल, माझं टेन्शन जाईल असं.
हो बरोबर.
नाहीतर मग ते खिचडी ते करून दिले तर दुपारपर्यंत एकदम थंड होऊन जाते. आणि मग ते धड त्यांनाही खाता येत नाही, आपल्याला वाईट वाटतं अरे हे घेऊन गेले. पण मग काही उपयोग नाही झाला त्याचा असं. तेच ना, तेच तेच.
बाकी, विशेष अजून?
विशेष, काहीच नाही बघा. हे चाललं, आता उद्याची तयारीत आहे आज. पावसाने लई गोंधळ घातला, काही का कामं एवढे कामं राहिले, पण बाहेर जायलाच वेळ नाही.
हो.
बाहेर जायचं आणि परत भिजून यायचं, म्हटल्यावर मग नाही जमत. सकाळपासून विचार करते, जावू बाहेर. जावू बाहेर, पण कसलं?
हो.
जेवढा उघडतोय पाऊस, तेवढा परत येतोय.
ते तर आहेच. पण एवढ्या पावसामध्ये, आपण फुगडी खेळत असु, देवाच्या इथे जावं जातो. तर आपलं मन, इतकं प्रसन्न असतं. कि आपल्याला, तो पाऊस असो, वारा असो पण ते त्याच्या याच्यामध्ये आपण गेलो ना, देवाच्या याच्यात मंदिरात, तर आपल्याला काहीच आठवत नाही आणि एकदम आपल्याला इतकी उत्सुकता निर्माण होते की, आपण काय करू? कसं फुगड्या खेळू? किंवा आरती करू? सगळ्याला आपल्याला आपलं मन आहे ना, एकदम नाही का हे चांगलं होऊन जातं. म्हणजे आपल्याला कसलाच थकवा जाणवत नाही, काहीच जाणवत नाही बघा. ह हो. उलट आपल्याला असं उत्सुक ता निर्माण होते, का केव्हा आपण जावू? केव्हा आपण करू? असं. आणि देव आप
आणि काय हो ताई? हं? अवधूत बरोबर कोण घेतो तुम्ही म्हणताय ना हे बरोबर आहे. त्याला करून घ्यायचं असलं ना, तो बरोबर करून देतो.
हो.
मग ते तुम्ही किती आजारी असा, नाहीतर काही पण असा त्याला काही हे होत नाही. नी एकदा त्या वातावरणात गेलं का, आपण बरोबर त्या गोष्टी करत चालतात.
हो.
तुम्ही के म्हटलं ना, का मी आजारी आहे आणि मला जमत नाही आता तरी तुम्ही ते अ अ तेवढ्या वातावरणात गेल्या का बरोबर तब्येतही व्यवस्थित होत ती आणि सगळं व्यवस्थित हून येतं.
हो, ते तर आहेच. हम्, ते तर आहेच.
उद्या काही तर तेच म्हटलं आता संध्याकाळी ना, थोडसं काहीतरी तरी फ्रूट्स वगैरे जरी असलं, संध्याकाळी उपास नाही सोडते माणसं. संध्याकाळचं, असतंच काहीतरी.
रताळ्याचे ते हे काप करून घेते, गोल चकत्या. आणि त्याच्यात गुळ घालून, ते पण मुलांना पौष्टिक आहे ना ते
हो हो, ते ते पण आहे बरोबर. पण ते पण जास्त खाण्यात आलं ना तरी त्रास होतो, उष्ण असतं ना ते. त्याच्यामुळं हो त्रास होतो.
हा हा हा, नाही मुलांना कसं ते गोड आवडतं ना त्या निम्ताने ते खातात असं.
खातात होय. तेवढं निमित्त तरी असत खायला मुलांना.
त्यांच्यामुळे
ताई मी करते तुम्हाला चला नंतर परत कॉल हम.
हो हॅलो.
हो हो करते मी तुम्हाला परत कॉल हो चालेल.